आलो क आता त कसं केलीस
नाही ग्रीन आणि रेड बटन आलं मग हे केलं ग्रीन बटन दाबल वहिणी घेऊन गेल्यात आणि घरात मला माहित च नाही
ते नाव्ह मग त्यांना तुम्ही मेल वगेरे टाकाला होता का तुम्ही इंटरा शिप जॉईन करा म्हणून
अगं ते आपल्या ग्रुपवर पहिला ग्रुपच मेसेज टाकलेले माहितये म्हणजे इंटर्नशिप त्यानी प्रोव्हाइड करणार आहे जनी इंटरेस्टेड आहे त्यांनी ऍड व्हा
हा
मग त्या ग्रुपला मी ऍड झालो मग त्या ग्रुप ऍड झाल्यावर पहिल्यांदा एक मिटिंग होती त्या दिवशी आपल्या वर्गातली भरपूर जण जॉईन झालेते मग सगळं सांगितले असा असा आम्ही इंटर्नशिप प्रोव्हाइड करणार आहे आणि दोन महिन्याची काहीतरी इंटर्नशिप असणार आहे खरंच सहा महिन्याच लेटर देणार आहेत त्यांनी की आम्ही त्यांच्या कंपनीत सहा महिने इंटर्नशिप केले म्हणून
ते पुष्पराज सराच काय
तेन्हे अगआम्ही ऑटो फ्लो ला भेटायला गेलतो पुण्याला इंडस्ट्री
ये मी ओलो नव्हतो ग तेव्हा मला माहत नाही
हा खरं ग्रुपला मेसेज येत होता की ग
कोण बघितलं बघितलंच नाही अगं मी मग ने रप्लेसमेंटला च लावून देणार रे
त्यांनी पहिला काय सांगितलं माहित का असं असं आम्ही इंटर्नशिप देणार आहे दोन महिन्याची इंटर्नशिप आणि दोन महिने असणार खर आम्ही तुम्हाला सहा महिन्याच लेटर देणार आणि जर समज कॅन्डिडेट चांगला असल तर त्यांनी तिथंच पण प्लेस करून घेणार आहेत त्यांच्या कंपनीत आणि जर नसल तर सहा महिन्याच लेटर देणार इंटरव्ह्यूच ते न म्हणजे ट्रेनिंग ट्रेनिंग प्लस हे नस त्य व वहयग हा ते देणार आहेत
ह बरतझम हम्
मग जॉयन हो आत्ता त्याला काय होते य
मग किती महिने म्हणजे किती तास आहेत अवेलेबल
असं काही नाही दिवसातलं एक दोन तास कधी पण लेक्चर होते म्हणजे स दहात ते सहाच्या आधी त्यांनी सांगतात एक तासभर आधी अर्धात अर्धा तास आधी जॉईन व्हायला सांगतात जॉ ईन न्हावा म्हनून आणि त्यांचं एक वेब साईट आहे त्या वेबसाईट वर म्हणजे आता समज आपल्याला सेशन अटेंड करायला झालं नाही तर त्याच रेकॉर्डेड व्हिडिओज असतात मग ते व्हिडिओज बघाय आणि डेली त्यांनी रोज एक शिकवव्यात त्याच्यावर आपल्याला टास्क देतात ते टास् कम्प्लीट करायचं ग्रुपवर पाठवायचं किंवा त्यांना पाठव
आपल्या वर्गातलं तो तन्मय माहित आहे तुला
नाही ग तन्मय
तन्मय सा सारंगधरस काय तर त्याचा आहे आणि होय श्रेयस नायकोडे
हा म मनस्टॅकला मी तन्मय आणि श्रेयस नायकोड आपल्या कॉलेजमधलं
हा.
आणि बाकीचे कोण कोण आहेत बे असं आम्ही एक पंधरा जण काहीतरी आहे त्याच्या आसपास आहे.
तुम्ही पंधरा जण आहे आपल्या कॉलेज मधलं
आपल्या कॉलेजमधले नाही आपल्या कॉलेजमधलं तिघं जण आहे आणि भरूर वेगवेगळ्या कॉलेमधल आहेत एक जण एम सीए झालेले आहेत एक जण एमसीए फर्स्ट इयर झालेले आहेत.
एवढे जणी इकड एवढे इकड
नाही आम्ही मैंनस्टॅक करणार हीता ए आय एम एल करणारी दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत त्यांचा आमचा संपर्क येत नाही असा मग मॉन्स्टा टाईप कर हा. ए आय एम एल चं पायथन लही आहे बाई आधीच आमचं बेसिक कच्च आहे पायथनच
होय ग्या बरोबर.
म्हणताना मग हे मनस्टॅक मनस्टॅकची पाच पाच आणि यहमेल चे सात असा हो ऑनलाईनच स्कीम जाऊन देतेस काय पुण्यात आता.
ह तेच म्हणलं मग त्याने तुला आता सर्टिफिकेट कस देणार?
सर्टिफिकेट ऑनलाईनच देणार की
हम्म तेस म्हंल.
तिथं जाऊन पण केलं तर चालतय सोडा तर भरपूर जण आमच्या ह्याच्यातली जवळजवळ एक सात आठ जण तिथं जऊन करतात मुलं आहेत आणि एक मुलगी आहे ती तिथं जाऊन करत्या.
होय.
हम्म आणि तीन मुली आहे बाकीची सगळी मुलं आहेत.
जॉईन केरायला बरं का तेवढंच आपल्याला म्हणजे ह असा अमोल लेटर येते ना बायचान्स मी काय एम बी ए करणार आहे का एम सी ए करणार नाही.
हा हा मग ते सर विचाराल तर वेळ एक्सटर्नल करणार असलं तर कोण सांग म्हणटलेलं मला
हम्म हा.
असं म्हणलेलं मग तू इथच करणा रेस ना होय. जाऊन येऊन करणार का एक्सटर्नल करणार आहेस.
हे आमच्या इथन जवळ हे ग
हा हा.
जाऊन येऊनच कि
ते पण आहे सोड.
हम्म बाकी त्या कुट सानीच काय ह्य हाय म्हण आता त्यांचे घरचे पाठवलीत, तर करणाराय एमबीए ती पण नाहीतर नाही मग.
तिला किती पडलं एमबी एमसी ला?
पडल्यात आणि एमसीए ला कायतर शहात्तर पडल्यात.
या वेळेला रिझल्ट चांगला लागलाय काय ग?
होय छान लागलाय.
सगळ्यांनाच असं म्हणजे सत्तरच्या वरचं ह. मी ज ज्यांना ज्यांना ऐकलंय एमसीए ला तर एमबीए ला काय जरा जरा हाईत सोड कमी
ही सा स्वाती काय एमसीए करणाराय.
होय तिला किती पडल्यात?
तिला एमसीए ला अठ्ठयाऐंशी पडल्यात आणि एमबीए ला एक्कावन्न का सत्तावन्न पडल्यात. काय माहिती बाई एमबीए ला तिला जरा कमी म्हणून ती एमबीए करणार नाही, एमसीए करणाराय.
हम्म हम्म. कुठं करणार?
कुठ डीकेटी लाच आम्ही डिक ती जरा चौकशी करुन अलो गं म्हणजे, ती न आमच्या इथे सर हाईत ना एमबीए चे एचओडी हाईत म त्यांना विचारलं ग एमसीए करू का म ते काय म्हणतात, एमसीए कसं आता नुकतच चालू झालंय. म तुम्हाला कॅम्पस येणार नाही म्हणले लवकर. आणि एमसीएला कसय म्हणले तुम्हाला कणी आता अपडेशन आलं कणी तुम्हाला कणी लँग्वेज इम्प्रुव्ह करायला पाहिजे म्हणलं.
हॅलो बोल की.
हा म ते काय म्हणले सर मला एमसीए करायचं काय नाही, खर कसं हुतय फ्रेशर्स ला पहिले घेत त्यात तेनी एक ईअर तुम्हाला एक्सपिरीयन्स येतात, नंतर तुम्हाला काढत्यात म्हणलीत म्हणजे कसं अपडे शन राहतय ना लँग्वेजच अपडेशन लागतय म्हणल्यात तेणी. तुम्ही कस बेसिक लँग्वेज शिकलायस म्हणला म्हणल्यात से सर तेला कणे तुम्हाला ऍड पाहिजे म्हणले तुम्ही त्यात म्हणजे, सगळ तुम्हाला लँग्वेज यायला पाहिजे आणि तुम्हाला आत्ता सी आल्या फुढ चर सी, सी प्लस प्लस आता हेज्यामध्ये न्यू वर्जन म ते नाहीचाय म्हणत्यात सर. तुमचं शिकून हा ते शिक कुण तुमचा काय उपयोग पण नाही म्हणत्यात, सी सी प्लस प तुम्हाला कन आता म्हणजे चांगलं ह्य पाहिजे म्हणत्यात तेंनी
ल्याला आयटी त जायचं असलं, तर एक बाहेरनं कोर्स करायलाच लागतय नाहीतर आपापले तर आत्ता जे लेटेस्ट आहे, त्याच्यावर करून मगच आपल्याला कम पनीत एन्ट्री मिळते नाही तर आप
हा हा तेच मग कसं झालं माहितीये क काय आमच्या प पप्पांचं डायलिसिस चालुय ना
हा हा.
नाही ग म तो एमसीए केला, पुण्यालाय तो त्याला पाच लाख पगार आहे, प्लस ते स्वतःची कंपनी पण त्यान काढलाय.
हा.
म तो मला म्हणला, अग विचार मी त्याकड सजेशन ला गेलतो ग.
हा.
मला म्हणला की तू एमसीए करणाराईस काय नाई? मी मनल असं असं मला स्कोरिंग पडल्यात म्हटलं बीसीए ला एवढंय, एमसीएला एवढंय, एमबीए ला एवढंय. तो म्हणला, क तुला नॉलेज कशाचय सांग म्हणला. तू मला माहित आहे, म्हणला बीसीए सगळं थेरीच असत्या म तुम्ही थेरीवरच पास झालाय म्हणला.
हा.
सी एससी कॉलेजच केलाय आणि एमसीए हेला केलाय अ कोल्हापूर युनिव्हर्सिटीला केलाय
शिवाजी युनिव्हर्सिटीला हा
मग तो म्हणला की मला त्याला म्हणला की आता जे मी लँग्वेज शिकाल आहे ते तुला कायच माहिती महिन्या महिन्याला वेगवेगळ्या लँग्वेज आम्हाला माहित पण नाही एवढ्या लैंग्वेज शिकवल्या म्हणला
होय म्हणजे महिन्या महिन्याला बदलते
तुला तेवढं तर यायला पाहिजे म्हणला म्हणजे सांगितलं मला कोडिंग म्हणजे एवढ रस नाही म्हणलं म्हणजे बघ खरं ते खर बोलायला पाहिजे पाहिजे त्यांच्यासमोर त्यांनी एवढा
आता आता एवढं तो सजेशन देणार आहे आणि समज त्याला उगस तू मोठ मोठं बोललीस मला कोडिंग येते हे हे ते नाहीच आल्यावर काय
ह मग तेच के मग तो का मग अगं तुम्हाला विचारला जावा स्ट्रॅक फुल स्टॅक म्हणजे काय तो सगळं क्यू म्हणजे काय असते परत फ्लो चॅट कसा असतोय हे मला लई जाड क आता भेटायला मण गेल तो सहज मला दहा बारा कस तो इंटरव्ह्यू घेते अ गं
हा हा
माणूस म्हणजे विचार करा
हा मग तुला कायच सांगायल ना त्याच्यातलं
ह म्हणे तेवढं आला तेव्हा सांग आपलाुठं झालं एवढं आपलं जावा फुल स्टाक आपला एवढं कुठं झालं आपलं प्रॉपर र ग परत गेट हब ते सगळं विचारलं
हा हा
मला झालं नाही म्हणलं मग तो म्हणला की तुम्हाला पूर्ण म्हणजे असं लो पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिकवत तसं शिकवलाय म्हंटला आत्ताच्या आम्हाला कनी मला एवढा आता मला कनी कंपनी जॉईन केलंय म्हणाला मी तरी मला महिन्याला मला नवीन नवीन लँग्वेज मला अपडे ट करायला लागतात म्हणाला. आणि तुम्हाला तास एका तासाला एक वेबसाईट क्रिएट करता व्हिडिओ सगळ यायला पाहिजे म्हणला ऍप तयार करता यायला पाहिजे म्हणला.
हां हां
घेऊन ये म्हणला स्वतः म्हणला करायला पाहिजे तुन कुठलं केल्यास काय म्हणला स्वतः म्हणलं आम्ही ए आय थ्रू केले म्हटलं. तर मला डेट बेस अस हेजा पाहिजे म्हणला मग तुम्हाला आणि हां जरी आम चे पुण्यात वैगेरे कनी अस म्हणजे चांगल्या कंपनी मध्ये जॉईन केला कनी तर तुम्हाला एक क्वेस्टियन ठेव त्यात एक वर्षानं तुम्हाला काढत्यात म्हणलीत त्यांनी.
हां हां
आता त्याला काढलेलं म्हण अगं सहा महिने नुस्ता ठेवलेलं म्हण तो मला सांगालता.
होय
तो सांगालता मला सहा महिनेच ठेवलेल म्हणला ते कसं होतंय फ्रेशर्स वाल्यांना पहिला घेतात एक्सपिरियन्स मग त्यांच्यापेक्षा जरा टॅलेंटेड लोक सगळी टॅलेंटेड लोक घेणार ना गं?
होय आपल्याला काय त्यांना पगार देऊन परवडायला पाहिजे कि.
तेच की ग मग आपल्याला पण तसं इम्प्रूव करायला पाहिजे ना तो म्हणला.
होय.
ते असं आहे म्हटलं की महिन्याला नाही आठवड्याला इम्प्रुव्ह होणार टेक्नॉलॉजी आहे म्हणला. मग ते कस चोवीस तास त्यात अवलबले पाहिजे म्हणला मग विचारलो एमबीए करू काय मग तो म्हणला की तुला असं मार्केटिंग आवडते काय? म्हणजे अस स्पीच वगैरे द्यायला असं म्हणजे आवडते काय बोलायला वगैरे म्हटलं हां जम तय म्हणल ते.
हम्म मग कशात करणार आहेस फायनान्स मध्ये?
मार्केटिंग मध्ये हम्म मग इथं आयटी विचारले आयटी नाही म्हणून सांगीतल्यात मग तो म्हणला की मार्केटिंग आणि फायनान्स मध्ये बघ म्हणला. तिथं काय अव्हेलेबल आहे ज्यात स्कोप आहे त्यात कर फायनान्स आणि मार्केट टिंग क्रस्टला बँकेत पण लागू शकतंय म्हणाला आणि आयटी कंपनीमध्ये पण लागू शकतंय म्हणाला तुला असं काही नाही की तू आयटी कंपनीत जाऊ शकत नाहीस.
हां एमबीए झाल्यानंतर काय मिळतंय ग कारण फायनान्समध्ये स सगळं हान्डेल करायला लागतंय आणि मार
हां मग तो काय म्हणला जर तू केलीस क नाही म्हणाला तुला आयटी मध्ये पण घेत्यात म्हणाला असं काही नाही म्हणला घेत खरं काय म्हणला तू जर एमसी ये मधे गेलीस म्हणाला हे जे अँडव्हान्स हाय म्हणाला सगळ आणि तुला अस अपडेशन राहायला लाग पाहिजे म्हणाला नाही तर मग सहा महिन्यात कोर्स कर म्हणाला इंटनशिपचा कुठला तर असं म्हणला खर तो सगळं सांगितलं ग व्यवस्थित. म आता एमबीए च. फिक्स केल इथल्या सरांना पण विचारलो एमबीए घेऊ काय तो म्हणाला म्हणजे तो डिकेटीचा एचओडी आहे ग
हां हां
म्हणाला काय नाही चांगला शिक
म फी किती हाय एमबीए ला
एमबीए ला काय तर वीस हजार आहे वाट
आणि मुलींना काही क फी नाही असं काहीतर होतं ना?
फी नाही फी हा वीस हजार आहे खरं कास्टवाल्यांना काय ते चार हजार आहे आणि ओपर वल्याना काय ते वीस हजार आहे चौदा हजारपती तर आहे म नाही मला पाचवथ कुठे आल्या माझी
नाही सांगाल तो का तुला पहिला लवकर हा नाही तुझ काहीतरी इ
हम्म तेच दत्तपत्राचं त्यान झालंच नाही तरण्याच निघलंय की कासवलाथे
हा मग काय नाहीे तिझं चार हजारात होत
तिचं पण निघलंय स्वातीचं पण निघलं तिथे काय मेसेज केली नाही काे सात पण निघल्यावरती दिलती करायला स्वातीला कसम के कींटर शेखडच्या शिष्यवतीने भेटत्या त्याने भेटते
ते सेट्रल
नाही ते कस असते तीन वर्ष असते त्या खर तर बीसीएच्या पीजीला काय एमसीए म्हणजे एमसीए केलं तर ती